तिकडं बघा बा आवाज येतोय?
हॅलो?
हा, बोल की ग.
एवढा उशीर आवाज यत अमेरि
अगं होय, रेंज पाहिजे की आता
आ तेच म ह्या हॅलो म्हटल्यावर, दहा मिनिटांन रिप्लाय आला, म्हणून म्हटलं अमेरिकेत हायसा
हम.
जेवलीस काय? कुठं हाईस?
घरात हाय.
आज कशी काय सुट्टी? मी पण घरीच. आज मोहरम म्हणून सुट्टी घेतलीस? हम्म हम् हम, म
काय नाय बघ, निवांत.
हम्म हम्म, कुठेस?
घरातच, हित
हा हा.
आणि काय म? जेवणार नंतर.
हम् हम.
हम!
नाश नाष्टा काय? जेवायच आता
नाष्टा झाला.
हम् हम्, पाऊसे?
नाही बाई, तिकडं?
आहे येऊन जाऊन, येऊन जाऊन, आज जरा आहे, जरा बरं आहे.
हा.
हम्म. आत्ता माझ एकोणतीसाव्व आहे हे.
हा म्हणजे तेच झाल्यावर होते.
हो, एकाच व्यक्तीला दहा बारा झाले.
मीच किती
किती जणांना लावालोय रिसीव्ह नाही करत आहे.
ते थोड्या वेळाने रेसिव करतात ते. बिजी असतात सगळे,
नाही नाही रिंग झाली.
हा.
पण असं रिसिव करतात आणि कट करतात कॉलिंग. पोरगीला तेवढा लावलेला ती इकडचीच. रायगडची होती. नाही सायंटिस्ट नाही.
दुसरी ती रायगडची आहे. म्हणजे कुठ ते काय विचारलं ना, मी तर रायगडला. होय का. मी म्हटलं होय का असं तसं मी म्हटल, काय करतेस तेथे? तर नाही मी टेलर आहे म्हंटली.
हा हा.
ड्रेस वगैरे शिवते. तिकडची भाषा जरा वेगळी आहे गं.
हा हा.
मी म्हटलं आम्ही यायचो म्हटलं, महाडला एक्झाम वगैरे असायची. मी म्हटलं महाड पासन काय रायगड जवळ म्हटलं, एक तास. बर हो. आम्ही लगन बिगन असल की शॉपिंगला तिकडच जाताव. अरे ती भाषाच तशी आहे. आगरी लोकांची लगीन लगन म्हणतात. लग्न म्हणत
हा.
मी म्हटलं एज्युकेशन काय झालंय? बारावी झाले माझी. मला पण फॅशन डिझाइनिंग करायच होत.
हम्म हम्म.
हम्म, कोकणी भाषा ग इकडची ती. मी म्हटलं मग तुम्हाला पनवेल वगैरे जवळ असेल. तर हो तिथं तर ट्रेनला दोन तीन तास लागतात. मग हे कस आम्हाला महाड जवळ पडतो. बाईकने वगैरे आम्ही जाताव एक तासाभरात.
हा.
ते एक वेगळच
हम्म, तिकडची भाषा लई वेगळी आहे. रायगड
हा.
हम्म, तिला पण तिच्या बहिणीन सांगितलं वाटतं.
होय.
हम्म. म्हणते पण दहा मिनटं बोलायचे असतात ना. म्हटलं अस काय नाही. मी म्हंटलं दोन दोन मिनिटच फक्त बोलले. मग लई बोलत बसलेली. लई बोलत बसलेली. मग मी च म्हटलं दहा मिनिटं झाले ठेवू काय. मग मला म्हणते आता मी पण करते हा तुम्हाला म्हटलं हा करा
हा मग तिलाच केलीस तर आणि परत चालतय की आता हे हा हा
तिला जवळ जवळ चार चार वेळा तर केल मी
हा हा
सायंटिस्ट ला करायला गेलं तर सायंटिस्ट काय उचलतच नाय हाय.
सायंटिस्ट काय त किर किर करण्यात बिझी असेल मग
हम्म पकवत असेल ते नाशिक बेशिकची लय झोलर असतात
होय.
एवढं सायंटिस्ट आणि तिला हे ॲपच काय एवढी गरज आहे. दे संध्याकाळी